हॅलो
कशी आहेस..? हॅलो
मी बरीय तू कसाय.
मी पण मस्त काय चाललय तुझं.
थांब हा एक मिनिट.
ठीक आहे
हम्म चोरात बोल अवाज येत नाही.
आता येतोय का?
हा येतोय बोल.
हा बोल काय म्हणतेस.
काय नाय काय चाललंय.
का नाय निवांताय बघ आता आता जरा मॅचेस बघत होतो त्या फ्री फायरची एडब्ल्यू सी त्या मॅच च्या बघत बसल्यालो. हो आपल्या इंडियातन. इंडियातन तुला माहिती आहे का तीन टीम क्वालिफाय झाल्यात.
हो का
हो एक टीम आहे अपेक्स गेमिंग परत दुसरी कुठली.
बर बरं बर मला त्यात म्हणजे त्यातल्या एवढं माहत नाही रे. त्याच्यावर आपण नंतर बोलू हा बाकी मग.
काय नाही निवांतय तुझं काय चाललंय सांग.
काय नाही बघ म मी पण निवांतय फिरायला कुठे गेला की नाही
नाही तू गेलेलीस ना मग तुझे फोटो मी बघितलेले. तू कुठं गेलेली ग मला ते कळलंच नाही म्हणजे.
मी आम्ही इकडे कोकण साईडला गेलेलो.
अरे डोंगर तर भारी दिसत होता बरं का म्हणजे फोटो कुठं जाताना घाटा बिटात उतरून काढल्याला काय जाताना. हो कठ म्हणजे अ कशाने केलेलं तुम्ही म्हणजे बस केलेली का आपली
क्लास ची ट्रिप होती ना तुझ्या..?
हो क्लासची ट्रिप होती.
हा हा हा मग कशी झाली? मी कराडला कराडमध्ये घेतलंय का.
हो का ना हम्म
मी ब्रिलियंट अकॅडमीत ऍडमिशन घेत तुझं काय चाललंय
हॅलो आओ तुमचा आवाज येत नाही कोणाबरोबर बोलताय दुसरे
हॅलो
हा बोल
आओ कोणावर बोलतोय आवाज येत नाही.
म्हणजे कुठल्या कोर्स ला ऍडमिशन घेतलंयेस?
हो मी का मी बारावी अकरावीला घेतले हो तिथ
हो का बरं बर ठीक आहे मी आत्ता बघ ह्याला टाकलं ह्म सीएनडी एस ला टाकले
होय.
हा बाकी मग काय मग बाकी काय चाललंय अजून?
काय नाय जरा कस झालं म्हणजे जिथं मी घेतलंय ना ऍडमिशन तिथला एक स्टुडंट अ आ अ आपल्या देशात जेइ मध्ये पहिला आलाय. आणि तो मागच्या वर्षी पण पहिला आलेला आणि ह्या वर्षी पण पहिला आला. इतके फ्लेक्स लावलेत ना त्याचे बर सगळ्या कराडमध्ये अख्खे फ्लेक्स आहेत त्याचे
हा हा हा
हॅलो
हो का म्हणलं
हो पण आमच्या इथ आहेत त्या अकॅडमीचे स्टुडंट पण ते अनब्रिलियंट आहेत असं मला वाटतं.
हा
हम्म काय म्हणताय मग बाकी?
ह् पण तुला माहितीय का आजकाल कसं झालंय शिक्षणाचे महत्त्व म्हणजे कमीच होत चालय कोण इतकं सिरियसली घेतच नाही बरोबर ना.
हो आता बघा की अ म्हणजे अ श पालक वर नाहीत हो त्याच्यामुळ हे सगळं घडतंय बाकीचा काय ना आणि मोबाईल मेन म्हणजे अफेक्ट करतोय सगळ्यांच्या शैक्षणिक अ ह्याच्यावर पण आत्ताय का नाही मोबाईल पण मोबाईलचा वापर काही काही जण आहेत का नाही चांगल्या ठिकाणी करतात पण काही काही जण आहेत ना त्याचा वाईट उपयोग म्हणजे अ कशासाठी पण उपयोग करत्याती उगाच त्या रिल्स स्क्रोल करत बस्त्याती डाटा आहे म्हणून डाटा संपवते ती परत काही पण करते ती पण असं प्रोडक्टिव्ह टाइम काय करत नाहीत, प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही म्हणजे सगळं वा आया घालवते टाइम ते चुकीच आहे ना काय काय मुलं बघा ए आय वरन नवीन नवीन गोष्टी शिक ते ती आता मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करते किंवा मोबाईलवर आता युट्यूबवरर लेक्चर बघत नाही दुसऱ्या कुठल्या एप्लीकेशन ज्या ज्या अकॅडमी क्लासेस कोचिंग क्लासेस असेल त्याच्यावरती बघतात मोबाईल तसा दोन चांगला पण आहे बरं का मोबाईलचा साठ टक्के उपयोग आहे पण चाळीस टक्के तरी हा पूल आहे असं मला वाटतं.
दुरुपयोग करते बरोबर पण. शिक्षण मला वाटतं की. प्रत्येका ज म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठे धनच हो. आहे बरोबर ना म्हणजे कसं होतं की शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळत. संस्कार मिळतात नंतर चांगले विचार मिळतात आणि. आपल्याला कस. अ योग्य अयोग्य यातील फरक पण म्हणजे म्हणजे. समजण्याची क्षमता येऊन जातते शिक् शिक्षणामुळे.
हो तुम्ही सांगताय ती बरोबर आहे म्हणजे. तुमचं काय जर्नलिझम झाले का म्हणजे तुमची बोलायची पद्धत वगैरे एकदम. भारी आहे त्याच्यामु विचारलं.
जर्नलिझम झालंय तुमचं काय झालं. तुम्ही अकरा वेला आहे ना मग तेवढ्या तेवढंच बोला.
बरं ठीक आहे
हम्म
बाकी काय म्हणताय.
मग आजच्या म्हणजे कसं तुम्हाला माहित आहे का म्हणजे आधुनिक युग आलय ना. तर मग आधुनिक युगात कसं शिक्षणाशिवाय प्रगती करणं कठीणच आहे म्हणजे. ज आता डॉक्टर म्हणा शिक्षक म्हणा किंवा अभियंता म्हणा किंवा म शात्रज्ञ म्हणा हे कस की म्हणजे. कोणत्या पण क्षेत्रात असो यश मिळवण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे
आमचं म्हणणं बघा भरपूरच आहे आमचं तुमच्या म्हणण्याला सहमती आहे आम्ही. हम
हा मग हा हा चूप बसा मग आणि शिक्षणामुळे कसं होतं. की आत्मविश्वास वाढतो बरोबर ना तुमचा कसा खूपच वाढलाय तसा.
अव दहावी नंतर आत्मविश्वास वाढतच होते कसं होत जरा दहावी. पर्यंत ग वच्याशा वळेत होतो मी आता कसं. अ सिटीत जाय लागलो त्याच्यामु मग. जरा कसं हळूहळू बोलायला पण जरा चांगलं यायला लागेलं किंवा कॉन्फिडन्स. गेन झाला माझ्या म असं मला वाटतं बघा.
हा बरोबर आहे. बरोबर आहे पण तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास. तितका झालेला नाही असं मला वाटतंय त्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची जरूरत आहे.
अ तुमच्यासारखे जर्नलिस्ट माणसं मला भेटल्यानंतर नक्कीच होईल एक दिवस. मला असं वाटत कारण मला अस. सवय आहे पण जनरली म्हटलं की एकदम मुद्देशीर परत कस. त्यांना अ म्हणजे. लॉ अँड एथिक्स विथ मॉरल सगळं माहिती. असते त्यांच्यामु कसं अ. त्यांच्या त्यांच्या सहवासात राहून मी नक्कीच. अ म्हणजे. पूर्ण काय म्हणतात त्याला आता मला आठव ना पण तसा होईल नाही.
हम्म बरोबर आहे.
बाकी मग काय म्हणताय.
काय नाही आणि. काय मग तुम्ही काय ठरवलंय पुढे म्हणजे काय करायचं किंवा. कोणती साईट चूज करायची
पुढं कुठली साईड नाही करणार मी तिथंच कामाला लागणार आहे तिथं फिजिक्स शिकवायला मला हा म्हणजे फिजिक्स माझ्या एवढीचा विषय आहे हो त्याच्यामुळे मला म्हणले फिजिक शिकवायला या म्हणजे आता त्यांनी
अकरावीतच म्हणलेत का फिजिक्स शिकवायला या
अह त्यां मी माझं पोटेन्शियल ओळखलंय त्याच्यामुळे ते म्हणतायत
हो का हा हा चूप बसा मग आता ती हवेतला बोलू नका तुम्ही अ बाकी आणि कसं तंत्रज्ञानामुळे कसं शिक्षण अधिक सोपं झालंय बरोबर का नाही
हो
हम्म आणि ऑनलाईन शिक्षण किंवा म्हणा असं संगणक आणि कृत कृत्म बुद्धिमत्ता यांसारखं कसं साधनांचा योग्य वापर करून आपण अधिक चांगले म्हणजे शिकू शकतो
हो ते तुमचं सगळं बरोबर आहे मला म्हणतोय तुम्ही हवेतलं बोल न
वाज
आम्हाला म्हणताय तुम्ही हवेतलं बोलू नका आणि तुम्ही तर पाक विमानातलं बोलणं करताय
हम्
हम् त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे
हा
बाकी मग जेवण वगैरे काय झालं का नाही तुमचं
नाही अजून आता जेवण करायचं बघा तुमचच काय जेवण झालं की नाही काय मदत ब करता की नाही तुम्ही का नुसतंच बडबडच करता
अह ते कसं झालं आता जेवण सगळीच कामं मी करायच आता ह्या कारव्यावर बोलायचं मी मल्टी टास्किंग नाही ना एक एका वळी एकच काम करू शकतो मी असं आहे ना त्याच्यामुळे मी एक एका वळी एकाच कामावरती फोकस करतो पण ते एकदम परफेक्ट करतो ही माझी
हा पूर्ण कन्सिस्टन्सी नाही करताय ते दिसतयच नको त्या कामात हम्म हम्म बरोबर आहे हा हा हा आणि हम कसं आहे की तुमच्या सारख्यांना तर कधी संधी मिळूच नाही मला असं वाटतय अतिशलेय माणसांना कधी हा बरोबर बरोबर
हो तुमचं बोल ना खूप इम्प्रेसिव्ह आहे बरं का म्हणजे एकदम
खूपच आता मग मग असणारच ना तुमच्या सानिध सानिित्याात सा
अ आम्ही तुमच्याच नाणी घ्याात आहे म्हणजे कस तुम्ही आता जर्नालिझम झालंय तुमची डिग्री कंप्लीट आहे म्हटल्यावर त चषनानी नञ राहून मी एखाद्याला क्वेशचन आन्सर करण्याच्या बाबतीत कला उगत करायचंय मला
चालतय मग चालतय चालतय चालतय ठेव काय मी हा हा हा हा चालतय बरं बर बर ठीक आहे ठीक आहे ठेवा